हॅलो
हॅलो.
हॅलो, आला का आवाज?
हॅलो, आवाज येत नाही तुमचा.
येतोय ना?
हॅलो.
हॅलो, आला का आवाज?
हॅलो, आवाज येत नाही रेंज मध्ये येता.
बारीक येतोय तुमचा पण आवाज.
हलो.
बारीक येतोय म्हटलं. हॅलो
हा, हा तुमचा पण बारीकच येतो.
हा मग काय, चर्चा चालू ठेवायची आपला विषय चालू ठेवायचा.
जेवला मग तुम्ही?
हा इतक्यातच झालं. करत होती.
ओके, ओके, झोप -झोप घेता काय दुपारची तुम्ही?
हां थोडं आराम, जास्त नाही.
म पाऊस आहे की नाही तुमच्याकडे?
नाही ना पाऊसच नाही आमच्याकडे, काल चांगला होता. पण आज तर पाऊसच नाही, वातावरण झालेलं आहे ब तसं.
ना ये ना पाऊस, पाऊस पाहिज ना बाकी मग
मग- मग, खरंयना.
शेतकऱ्यांच्या पण खूप हाल होतात.
महिना लाऊन दिला आणि उशीर झाला.
हा खूपच उशीर झाला या वळेस पावसाचा.
हो मागच्या वेळेस मे मे मध्ये झाला होता पाऊस.
हा मे पासून स्टार्टच झालेला पाऊस. ह्या वेळेस पण वाटलेल तसच.
हा तेच ना काय पावसाने काही
काय खूपच म्हणजे ह्यावेेळेस लेटच केल पावसाने.
ते आपल्याच चुक्या आहेत बाबा त्या, प्रदूषण आहे काय हे खरच. प्रदूषणमुळे थोडस हम्म निसर्गावर
निसर्गावर
परिणाम होतो ना मग.
हो पाऊस खर पडायला तर ज्या ज्या त्या ऋतूप्रमाणे सगळे ऋतू चालले पाहिजेत.
आता माणूसच प्रमाणात नाही राहिला तर मग तो निसर्ग कस काय
पहिल्यासारखे ऋतूच राहिले, माणस राहिली नाहीत पहिल्यासारखे म्हणून ऋतू
हम्म पहिले लोकही चांगले होते ना मग म्हणून ऋतू तूही चांगले होते पाऊस पण चांगल होत आणि कधीन कधीच म्हणजे आता ऋतू हा वाटतच नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पाऊसच राहतो, कधी पण असा बेमोसमी पाऊस.
पण गेल्या वर्षी जानेवारी पर्यंत पाऊस होता. मे मध्ये चालू झाला तो.
जेव्हा येत शेतकऱ्याच्या घरात धान्य तेव्हा नेमका पाऊस राहतो. म्हणजे ते सगळ जमिनीत जात. काहीच उपयोग राहत नाही त्याचा.
तेचन. बाकी मग तुमची तब्येत वगैरे कशी आहे?
एकदम मजेत बर का भारी आहे आता काय
हम् काय जेवणात स्पेशल काय वेनस्डे स्पेशल.
आज का दाळबट्टी खाल्ली एकदम. मस्त पावसाते ना हम्म
नॉनव्हेज वगैरे खात की नाही तुम्ही?
नाही नाही आम्ही नाही खात. तुम्ही खाता का?
नाही आम्ही पण नाही खात.
नाही ना. ते इच्छा नाही होत ते काही करायची. पहिले पासून सुरुवात नाही केलेली म्हणजे अस नको का होत मुलांना वाटत ते करायला. कर बाई अस पण मग मला नाही आवडत ते.
हो नाही बरोबर आहे, पावसाच क्लायमेट वगैरे आहे की नाही तुमच्याकडे?
हम्म क्लायमेट आहे पण मग आस अजून तर काही पडलेला नाहीये. सकाळपासून वातावरण आहे. आजूबाजूला पडतोय पण मग इथे पडत नाही.
हो काय, ऊन असेन?
हो, थोडेफार ऊ ऊन, थोडेफार स सावली. आणि तसं पण असतं बरं का, आता उम, हे उन्हा उन्हाचान पावसा त्याचा खेळ म्हणजे थोड्या अंतरावर एक अर्धा किलोमीटरवर पाऊस पडतोय आणि इकडे सगळं ऊन आहे. म्हणजे किती वेगळं डिफरंट येतो म्हणजे असंही होऊ शकतं, म्हणजे कसं निसर्गाचं आहे बाबा खरं, भगवंताचं. ते कुठे पाऊस आहे, कुठे ऊन ये.
ऊन ऊनसुुद्धा यावेेळेस उन्हाळा पण खूप कडकच होता.
आणवला मग खूपच उन्हाळा जाणवला बाबा.
खूपच..
गर्मी खूप होती. गर्मी त्याच्यामुळे
खूप गरम, फॅन, एसी लावला तरी गरमच होत होतं.
हम्म, आमच्याकडे तर पा पाणीच बंद होतं, दोन-तीन दिवस. आता महिन्यातून दोन-तीन दिवस हं, पाऊस पाणीच बंद आहे.
हा हो...
होय का? म्हणजे पाऊसच नाही राहणार तर पिणार काय पाणी एवढं वेळत पाणी पिरवायला पाहिजे ना?
खूप ह्या वेळेस खूप म्हणजे सगळीकडेच खूप कडक उन्हाळा होता, मग सुट्टीत वगैरे उन्हाच गेला की नाही कु कुठे फिरायला?
हां, मी आता याला नाही गेलो, फिरायला. पणं आंता पाऊस पडलां कां आंता गावांंले जायचंय.
हम्मं हां धबधबा वगैरें बघांयला आहे. छान वाटतं पावसात
छांन वाटतं नां, धबधबे तरं भारीचं राहतांत. पाऊस तो सगळंच हे घेऊंन येतो सौभाग्य घेऊंन येतो.
मं.
म्हणजे आनंदाचं सौभाग्य. अ आनंदी आनंद असं चोहीकडे.
खुश होतांत आणि त्यांचं त्यांच्यावरचं सगळं हे असतं. पणं पडलां तरं मंग अति पणं नाहीं पडलां पाहिजे प्रमाणांत पाऊस यांयला पाहिजे.
हं हं हं हं
जास्त आला पाऊस कि मंग नुकसान होतं खूप शेतकऱ्यांचं.
हां पणं, त्यांचं हे कांहीं कोणी करूं शकतं नाहीं नां.
हो.
कारणं की ते... कांहीं अंशी आपल्यांवरं पणं अवलंबून मानवां वरं. की आपण काय काय चुका केलेल्या आहेत मग तो तसा पडतो मग पाऊस. कधीं कधीं ताणूंन धरतो. कधीं कधीं सोडतो मगं एकदंम सगळ्यांना वाहूंन घेतो मगं. त्याच्या पोटात सामवून घेत. पावसाचं. आणि मुंबईला तर पाऊस पडला म्हणजे पूर्ण ब्लॉक होऊन जातं मुंबई.
हो पूर्ण ब्लॉक, ते कोकण साईड येतं कोकणात. पाऊस खूप
कोकणात जास्त पडतो. आता कोकणात पण कमी ये म्हणे पाऊस कोकणात पण पाऊस नाही ये मुंबईला पाऊस नाही ये.
कुठेच पाऊस नाही, न्यूज ला दाखवतात ना. आताशी म्हणजे असं सुरुवात ये पावसाची. जसं जूनच्या पहिल्या आठवड्यात होते तसऽ पण यावेेळेस जूनच्या एंडला सुरुवात केली ये पावसाने.
हम्म,
त्यामुळे आताशी सुरुवात, मग आता काय, दिवाळीपर्यंत राहतोय पाऊस.
हा दिवाळीपर्यंत ये हा म्हणजे आता उशीरा - उशीरा येईलना तर तो दिवाळीपर्यंत पडेल.
गेल्या वेळेस पण दिवाळी पर्यंत नवता.
हो, दिवाळीत पाऊस होता, मागच्या वेळेस पण.
दिवाळीत आपण लहान असायचो तेव्हा कधीच असं नाही व्हायचं. सगळे ऋतू समान असायचे.
आता थंडी तरी कुठे पडते एवढी. थंडी हम्म.
थंडीत सुद्धा पाऊसच असतो.
पाऊस म्हणून ऋतूच समजत नाहीत पावसाळा चालू ये का हिवाळा चालू ये.
आपण लहान होतो तेव्हा असं काही नसायचं. सगळे ऋतू सारखे आसतात, आपल्याला ऋतू समजायचे, आताच्या लहान मुलांनाऽ आता ऋतू समजत नाही, खरं. कारण की आता वातावरणच तसं चालंलय ना.
कसं चालले खरंये आणि पहिला पाऊस पडायचा तर किती आनंदाने बाहेर निघून ना आपण उड्या मारायचो.
भिजायच पावसात हे ते छान मजा यायची, आताच मुलांना नाही समजणार त्या गोष्टी. आताची मुलं, मोबाईल मध्ये डोकं असतं मुलांच.
निघत पण नाही ना मुलं बाहेर. पाऊस पडल्यावर, आणि आईया आयाच निघू देत नाही.
हो, आणि ए आय, ए आय न तर खूप हे केलेय, ते चॅट जी पी पि टी वगैरे.
तेच ना, माणूस माणसापासूनच लांब झाला खरंच. घरातले माणसं एकमेकांना बोलत नाहीत, करायला पाहिजे असं म्हणजे आप- आपण नुस बोलतो. या निमित्ताने, आपण या कॉल निमित्ताने बोलणं होत ये की असं न होय असं मग आपन पण त्या ह्याच्याने करायला पायजे त्यानं तरच निसर्ग पण चांगला राहील, आहे की नाही, आपण पण एक पाऊल पुढेऽ करायला पाहिजे, आपल्याला असं वाटतं की
हा
एकटा काय करू शकणारे हे बाकीचे तर लोक असे वागतात. पण नाही. आपण एकट असना पण ते आपलं याच्यामध्ये नाव ऐल की मी चांगल्या गोष्टींमध्ये लिस्टमध्ये कि नाही बाबा चांगल्या लिस्टमध्ये माझं नाव होत. ते फरक पडो, नको पडो, हे की नाही.
हो
अस
काय आता होईल आता पाऊस चालू हळुहळु.
हो ओके ताई मग ठीक आहे झाला आपला वेळ मग हम ठेवू मग.
तूमचं पण झालं?
हो झालं, झालं चालेल मग हम्म. तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं का!
ह नाय
नाही का बरं ठीक आहे. ओके चालेल बाय